हॅलो
येतोय का आवाज?
बोला काय करताय?
काय नाही सकाळी आवरवरला राात्री नेत्रज दिलाती न
हम
थोडस ताप आला त तला
हम् हम्
मग कामा वरलं दोनस आलं भांडी झाली. रग कामावर ल मु दिलं दवा न घेऊ गेली.
हम् हम्
गावामध्ये ति सर्दी झाली होती ह.
हम्म
सर्दी झाली होती मग गावात दवाखानण्यात येल मग डॉक्टरांना दिले सर्दीच औषध दिलं.
हम हम
त्याच्या नंतर तापाच दिलं तर तिकडून आणलं झोपून दिली आता. औषधधऊन जा. हम्म मग कशी लिहिलं होत तरी साडेबाराही आपला लिहिलं होत.
हम्
हम्म रात्री झोपली नाही ना त्रास द्यायची ती खूप
हा
हम्म नय म दवाख ग गत
हम्म हम्
नाहीण ते पण म्हणलं तिच्या बाबतीत नको हल गर्ज करायला. नाही नाही तर मी मी नाहीच म्हणत होती नाहीयला.
हा हा
नकती जबाब दे नक
हा ते पण आहे. हम्म
गेले होते घेऊन मम. डॉक्टर म्हणे काही नाही म्हणे मग ते डॉक्टर तपसित होते ना. ते नाही का काय राहतई ते डॉक्र कानात घली ते डॉक्टर त्यांन तपशीत होते. ह मस त्याला हात लावूनंतर ठेवलं म ह ते मस्त हातात धरून ठेवलं. हम्म
हम् डॉक्टर तर मशल लई हुशार आहे.
हा मग हसाय लाग देत काय.
हम्म हम्
अशी तिले एवढी सर्दी व्हाली तरी तिची कुणकुण नाही कानकुण नाही.
हा ना.
हम्म मस्त खेळवती. पण मलाच वाटलं नाकले गच्च गच्चा व झालं ना
हा हा.
तिच्या नाकाला पाणी यायला लागलं त त्रास व्हायला लागला नाग.
हम.
मग त्याची ब हालगर्जी करण्यात मज्या नाही घेऊनच जावं लागल.
हम हम.
डॉक्टर औषध चांगलं देतो.
कोण कोण गेल होता.
आम्हीच दोघं गेल तो.
हम हम.
हम. पण तिचं वजन कमी झालं ग परत.
किती झालं.
हम्म काय तो म्हणे आता चारच झालं म्हण.
चार किलो.
हम.
चार किलो झाल आता.
हमं.
मग आधी किती होत.
आधी साडेचार होत.
तू लक्ष द्या ना तिच्यावर.
आतास विचार त्याच्यामुळे मग हम्.
साडे चार च येका.
हम्म.
हम् हम्.
औषध बदलल्यापासून काय वाढलंच नाही ग पण खाला काय आता मग पंधरा दिवसापासून बदल पंधरा तीन वारापासून बदलेल.
हा हा.
म्हणे औषध बादल्या पासून काय वजनच नाही वाढलं.
हम्म हम्.
म्हणली होती एखादं टॉनिक द्या तिला.
हा
त्यान काई दिलच नाही.
म्हणून पाहायचं ना मग
म्हटले ना मी त्याला टॉनिक द्या म्हटलं एखाद
मग.
तेन काय दिल नाही.
कोणा कड दिलं होतं.
येनच गावात नेलं होत.
हम हम
हम्म
गावातच नाहीत राहतो आम्ही
हम्म हं
नाय. तुझं काय चालला
माझं काही नाही आगं.
हम्.
कांदे कांदे होते गोलतीचे.
हम्म.
तेवढ भरले
हं
काय नाय मंग आले घरी आराम करू राहिले.
हा हा अनं बाकीचे
आ
बाकीचे
ते गेले दळण भरायला व्यापारी टाकला होता आजत आणायला.
हं हं कुठपर्यंत मागितली काय?
नाही व्यवहार म्हणा आता करत्या का म्हणजे अजून शनिवार रयवार म्हणा भरून दयाय शनिवार रयवार येईन म्हणून मी उकटायला मग आज करत्यात का शनिवार रयावारी मग ते काका म्हणा आज नको करू म्हणा व्यवहार जेव्हा द्यायची तेव्हाच कर म्हणा.
म म आता तुम्हाला अ चा चार एक दिवस सांभाळायची ना मग पैसे होऊन जातील ना
का मग मग पाहू ना मंग भरून देऊ राहिले आता.
आणि व्यवहार नंतरच करणार ये मग
हा ना किती करिले.
तेवढं मी बाराच वावर हे ना आडीच तीन दे की तेवढं
बापरे! तीन दिले तुम्ही म तुम्हाला पैसेच होतील बा
हम्म पाहू ना आता काय भाव जातय त्याच्यावर
हम्म दाजीना ये त्यांना सांग म्हणा मेवणीने सांगेले म्हण मुटके करायला भाकरी करायला.
तूच करायचा ना
ह आ ना करा करावा लागल ना त्यांला
हम्म.
हम्म
फोन करायचा म्हणून का आम्हाला कोतंडी
हम्
हं
पण सासू-सासर्‍याला म्हणत होते ना या आता तुम्ही म्हणून
हा
हम्म गोलटी चांगली आहे का म आ
आग चांगली पाऊस झाला आता परत खा जाईल परतही झाला त
हम्म
एवढं गोलटीचा नाच गोलटी आता चांगलं आठशे रुपये कॅरेट जात य ना
आठशे रुपये कॅरेट.
हा गोलटीच काल हया आता माणसानी दिल ना त्याला इचारलं आम्ही येता येता.
हम्म..
आमच्याच गावचा ये फोन करतात त्या दिवशी आम्हाला बोलवी होता घरी आ मी नेमकी तिकडं जाएल.
काआला काआला बोलवीत होता.
काय माहिती काआला बोलवत होता. मी ये ना अधा पळत चालू आहे ना म असं तस.
ह
होणी आमका घरात होता आम्ही बारी देत होतो म्हण त्याच्यामु उचलला नाही म्हण.
हा
आलो होतो मणा घरी फोन केलाता मग तू मग तेच नेम का गोलती वा. ते ना. इथे वजारलाच मार्केटला दोन तीन जाळ्या निल्यात त्यांना बांधून.
हं
अद दिनेल असतती मग आठशे रुपयेईली मग ते सारीखे बघ राहिली.
हम्म
मग आमचे आहेत हे मण खराब होऊन जाण्यापेक्षा मन टाकू शिकण असं.
तुमची खेती.
हम् इीथ दहा पंधरा जाड आहे त्याच्यात सात अर्ताा मी निवडलेय.
हम्म.
केैद्या ललेवून हाड्टाकून. म्हणजेऊन चांगल्याचे फक्त ऊन द्याला देयला टाकले.
हम्.
ना आता थोड्या वेळाने गेल बरून.
हम्म.
हम्म.
अ फक् तेवढंच आहे का.
नाही तिकडच्या जुन्या घरी हाय चार जाळ्या..
हम्म.
त्या भरायच्याय अजून दोन भरले त्यांना दोन राहिले.
हम्म.
मग आता भरील म्हटलं हळ हळ.
हा मग काय एवढं न्यायच का मग. तेवढे न्यायच आहे मार्केट ला.
हा गोलटी एवढी न्यायची म आता काय माहिती गाडी नेत्या का. ट्रॅक्टर थोड थोड्या का ट्रॅक्टरणता काय मिळतील ट्रॅक्टर मध्ये.
हा ना.
हम्.
हम् हम.
हम्म.
त्यांंचीस माणसं राहते का कोत आम रोपकायला
हा देऊन टाकली त्यांचेच राहा ते
हम
जर आपण घरी उ पटली तर मग आपली राहते.
हम्मम आता परवडली तशी देतील तुम्ही.
हा परवडली तर तस ते. पक्क द्यायचे वेळेस पक्का विचार करून करून याला त्याला फोन कर. करून करून विचारित त्यांनी त्या ते.
का म माह्यरांत राहतो बाई याला त्याला फोन कुठ. तो पर्यंत मार्केट आहे तरी फोन करुन विचारल होते ना.
हा म ते अकरा बारा हजार रुपये जातय म्हनुनच.
काही, शेकडा अकरा-बारा हजार रुपये शेकडा.
हा.
मग भारी तुमचे तर मस्त निघतील अडीच तीन बेगे म्हणल्या मग भरपूर निघतील.
हा ना काय माहितीय आता किती निघत आहे.
हम्म. मग तुमच्या मस निघतील मग.
काय माहिती आता किती निघत आहे.
ते खालच वावर किती आहे त्याच्यात आपण सत्ताविषे काढले होते.
खालच कोणत
ते
पण मग याच्यात बाघाच्या गल्ल्या आहे ना.
हम.
अ कारले लावेलीेत गंदेची जा कारलीची जागा ती.
आणि मग दोन बेघे धारायचे तरी.
पेपर टाकेल त्याच्यामुळं हा.
म दोन बी घे मग दोन. आणि ते किती ते बिघा बरच असेल. बिघ्या सत्तावीसे काढली होती मग तरी पाच हजार धन निघतील ना इकडं. तुमची. आणि मग पाच हजार तर नाही किती पैसे वाढते बारा हजार रुपये. शेकड्या ने विचार कर ना पाच हजार जााण्याचे कती पैशे झाले.
तर निघतील तर मलाही नाही माहित पाहिल नाही. तेच्या मध्ये पातळ काही जळणी पडेल ना.
हा एवढे रेडी घायचे तिने एक आजार तरी निघते.
काय माहिती मग आता.
हो. हो बर म आता होतील जे व्हायचे ते होतील. तिच म आता काय.
हा मं काय तर.
हम् नाही परवडत ती मार्केटलाच घेऊन जायला बसली. हो आणि मग तेच ना मग.